हो,
बोल ना बाई बोल ना,
ते दहा दहा मिनट हे करायला लागते ना दहा मिनटाच्या वर ह नाही होत. दहा मिनिटाच्या वरी हे नाही होत म्हणलं म्हणून हा मग मी ते म्हण ना आहिले मग तसं त्या दिवशी
हम.
मग मी आईला तेच म्हणलो मल ते म्हंटल आई तू बाबाला म्हण म्हटलं की तुम्ही जर मोठया मामाला सांगसाल तर मग ब मी पण म्हणजे मी सगळ सांगतो ना मग आता मॅ सगळ्याचे
बाबाला त्या दिवशी म पहा म्हणून मला असं वाटलं कीे पर कॅन्सल कररा्या बाबा सम यान
नाही पण मग शुद्धी मग आता जर आपण हे करावत मग आपल्या शिक्षणाचं कसं
ते तर आहेच,
मग तेच असं वाटते की बुवा एखाद्या वेळेस असं वाटते की कूणालाच काही सांगावं नाही. दुसऱ्या वेळेस असं वाटते माय जाऊ दे.
हम्म.
किती वावडातले काम येतात हे येते ते येते चालूच राहते ना,
हो,
त्या दिवशी आता तीस हजार रुपये व्याजाणे काढले म्हणग काढू नका. मायच्या हो ना मायच्या खात्यात दहा हजार होते माया्याजवळ पाच हजार रुपये होते. समजा म महा म यायच्यात भागते पण मग मायला असं वाटलं. किंवा हे पैसे घेततील अस. णे आई माय असं वाट असेल म्हणे की पैसे घ का म्हणून मायर आहे. म आतां सलव म्हटलं
हम्.
बरं मायले माहित नव्हतं का बरं तिथती की मी जाणार हं काही हो मायन कशाला राहा
हम्म.
आधी घरून जाताना म्हणे की बाई मी राहत नाही असं तसं. पण मग तिकडे जाऊन फोन नाही काहीच नाही मम्मी अक्षरारे फोन करतो का खरंच डबल लग्नाचा विषय काढला होता याय ना. हो ना बाई डबल मुनात बापा दोनदा तीनदा आला मी घरी गेल्यावर बा म्हणा. मग तीनदाला अक्ष दोनदाहाला समजा दोनदाहाला एक दादा म्हण मायला आणून पणीच घालतो पण बा बाबा मायचा देखत. म्हणलं मी मी आलं याई ना किती म्हणलं हे केलं तरी मलं करायचं नाही म्हणलं. बाबा म्हणा तू काउन टेन्शन घेते म्हत म मिस देत नाही म्ह तिथं तुला हो
हा सांगतात ना म्ह बहिणीच्या पुळक्याच्या आदणी पण
असंच बोलला आई आई त म्हणे समजा जस पुण्याच्या आत्याच्या इथं आय म्हणे ते काही असेल म्हणे एमबीबीएस असाल म्हणे नाही का काही असेल म्हणे त्यांच्या बापाला देत नाही म्हणे पोरगी उझत नाही करत म्हणे दारी
हम्म
ते उषाबाई त्या होता वारात त्या मग लागल्या समजा जसं मग आपल्याला हच ना आपल्या आत्याना ते उशा पाहिजे ते जाऊन घरा नकेत. काय कराच बरं. नाही पण मी म्हणल बाबा तुम्ही जर मामाला सांगाल म्हणत मी पाठील एक दिवस जाऊन येतो मला काय घे नाही. नाही मी गोड गुडून सगळला सांगतो आणि सगळ्याचे नंबर तर मी डलीटच केले मोबाईलातून जायच्या दिवशी नाहीत आंधीच्या दिवशी आई येणार एक दिवस त्या दिवशी सिम स्फोट करून घेतो हट्ट्यात गेल काय माहिती
हो.
काय टेन्शन घ्यायचे बिन फालतून हे करायचं.
हम्.
बाकी काय पवन दादा काय चालू. किती वर लागतील होते आता. त प.
फायनलली.
हो का
हम्म
कारण बाई टेन्शन आहे एकदा शिकलं की कसं पण लागलं. त राहात सुजात ताईले म्हणले मी मग बोलली मी तिला लागला म्हणून ती म्हणाली. ली म हुकवला मनी साक्षी इंग्रेजीले भिली मनी मी. असं वाटलं म्हणजे होणार नाही असं होईल तसं होईल. तिकडे केलता म्हणे ऍडमिशन संभाजीनगरला वापस आलं म्हणे इथं इथं केलं म्हनी ऍडमिशन म आमला त य तुम् तुम्हा समाज कल्याणमध्येध्ये करायचं होतं तम् ऍडमिशन तिकडेच राहू द्यायचं. म्हण म्हणे बाई पण त भिली म्हणे मी आता तू भिऊ नको म्हणे काय नाही होत म म हय म्हणे. जरा अस कठीण पण होते म्हणजे सगळं. होते म्हटलं
आता तिला वाटत असेल हईन ऍडमिशन घेतलं नाहीी आपण घ्याला होत इईन तर घेतलं.
हो ना बाई मल तर म्हणती म्हणे साक्षी साक्षू म्हणे सांगवर म्हणे तू गेली म्हणे मी राहिली ईथे. ते पण पाहि ना आपल्याला एवढ सुविधा असु. ण समजा आपण राहिलो नाही आणि तिने काहीच सुविधाना नव्हती त का आहे. आता रूम करून राहते काय हो काय होतं त त्या यांच्यात
सुविधा पैसे
हा सुविधा पैसा आहे पण तेच ना त्यांच्या घ काय भावा चिंता चिंतय भांडेन ते म्हणलं बाई काय का काय ते शिवकन्या करण्यात यायचे आणि ते यायचे बकम भाडणे झाले म्हणतात मी काहीच नाही बोललं कि कोणाचं काय झालं कायच नाही म झाल तर म्हणतात बाई ते म्हण लागला क झालत म मत म्हणलं नाही काय झालं काय नाही म म म्हणलं आपण आपलं भलं काम भलं आपण भलं आपल्या का घ नाही दे नाही
हो मला शिवतोय कन्या म्हणाल्या साक्षी मिणत खुलीकडे चालली असं तसंमलं ताई पाह तो म्हणला आता तर म्हणून लागल्या म्हणत काय नाही म्हण तिथं कोण काय म्हणलं तरी राहायचं नाही म्हणत अन त्या कायशातई सोबतच होत्या त्यायच्या
हम्
म्या म्हणलं मिळालं बरं म्हणला ताई तुम्ही म्हणसाल तसं म्हणलं मी काहीच नव्हती म्हणत मी कशालम तू करा तुम्हाला काय करायचं त
नम
तेच ना आपण कशवर मनाचा निम ालतो
कधाई
का तेस आप का घ्याच नाही आपण अज आपण अज हा शब्द बोला आणि अजून ती म्हणायची की ही नच म्हणल असंच केलं तसंच केलं जा बकात बबा बा प काही हंदने
हो आपलं कशा नाव नाहीच क
हो आपलं नाव आणून अजून बिन घालतोच
हो
हो आता उद्या सकाळी अमरावती जायचं ते आणायचं सर्टिफिकेट तेवढं काढून ते प्रमाणपत्र आलं की टेन्शन नाही राहत
इथून चालक वाजता इथून गाडी आहे
तुले का
चंद्रपूरे हो
हा
चाल आमसत नाही आमच्याडे
चालते ना काय कायच अवघड नाही हवं बाई आता आम्ही तर यालाच गेलो ो ना गडचिरोलीले
ती तिच्या ती तिच्या बाई तिच्या घरी चालली देखील पंधरा किलोमीटर हे आहे वाटते
पण मग तू कुठे जात तच तू कुठे जाता म्हणला हॅलो आवाज ये नाका भाई हॅलो हो एवढ पा क